हॅलो.
हा झाली का कामं?
हा झाली आता ती स्कूल मधून राहिली त जावन या झाली.
हा हा हा टायमिंग काय आहे? वेळ काय म्हणजे शाळेची? हा हा मराठी मीडियम ला इंग्लिश हा हा हा.
जेवण नाश्ता तिथ.
जेवण वगैरे आत्ता झालं तुमचं?
नाही नाश्ता आणि जेवण स्कूलमध्येच असतं.
हा चांगलं ना उलट म्हणजे तुम्हाला जास्त टेन्शन नाही. डबा वगैरे द्यायचं किंवा रोज काय करायचं?
हाय हा हा.
माझा मुल हा. माझा मुलगा आता सहा म्हणायचा आहे पण तेच विचारायचं होत मला. की त्याला असं म्हणजे आता डाळीचं पाणी किंवा आपल्या तांदळाचं पाणी वगैरे आपण देतो.
हा.
पण अजून दुसरं काय काय देऊ शकतो म्हणजे मी ते. डाळी वगैरे मिक्स करून आपण ते एक बनवतो ना.
आता तेच्या म्हणजे ते चालय का तुमचं?
काय?
सहा महिने झाले का त्याला.
हो आता सहा महिने झालेत त्याला तर काय देऊ शकते मी अजून त्याला. कारण अ मला वाटतंय अ आपण भाताची पेस्ट देऊ शकतो डाळीचं पाणी देऊ शकतो.
सॅरलेक पण सहा महिन्यापासून आहे की चाल सॅरेलक.
हा ते बनवलं होतं मी म्हणजे आत्ता बनवलंय मी. ते अ पाचजळ वगैरे हा. घरीच बनवलंय.
घर घरचच काय ह ह.
हा हा घरी बनवलं होते मी आणि अजून म्हणजे ते आपण काजू बदाम मखाणे वगैरे याची पण पेस्ट करू शकतो ना. ते पण पावडर वगैरे त्याच्यामध्ये मिक्स करू दिव्या. हा आणि तूप वगैरे टाकून आपण शिरा वगैरे करू शक. त फक्त मला वाटत साखर आणि मिठ त्याला काहीतरी वर शभर द्यायचं नसतं ना.
जरा जरा टाकलं झाल टेस्ट कशी लागणार मून बीना हची. ते खायला तर पाहिजे ना.
हा पण अ खजूर टाकते मी त्याच्यामध्ये थोडासा. आणि गुळालते म्हणजे लहान मुलांना काय तरी साखर मीठ द्यायची नाही वाटत अ त्यामुळे गुळ आणि खजूर टाकते म्हणजे थोडस टेस्ट ला गोडप. जर लागेल आणि गाजर वगैरे गाजर बीट वगैरे याची. अ प्युरी वगैरे करते.
हा हा आम्ही तर म्हणजे जे मेडिकलमध्ये आ म्ही तर साऱ्या लागटे देत होतो. त्याच्यावर मंत असतात सहा महिने सात महिने अस. हेत होतो आणि उपीत होतो मीठ टाकत होत. एवढं काय माहित नव्हतं म्हणजे असं आयडिया नव्हती की देत नाही वगैरे.
हा म्हणजे आत्ताचे जरा जास्तच रील वगैरे आपण बघतो ना.
हा.
मग त्याच्यामध्ये बऱ्याच डॉक्टरांच वगैरे असं म्हणणं आहे. कि लहान मुलांना वर्षाच्या आत साखर मीठ वगैरे देऊ नका.
तेव्हा कुठं एवढं सात आठ वर्षापूर्वी एवढं काय नव्हतं ना.
हा तेच ना हा. हा आता पुढे म्हणजे त्याला.
आ.
आता त्याला तेच आता जस्ट मी चालू केलेय त्याला दैयला आणि मला वाटत सहा ते सात आठ महिन्यापर्यंत म्हणजे मला वाटतं बसूसू. यंत त्याला फक्त प्युरी द्यायची ना.
हा तेवढी.
म्हणजे बसायला लागलं वगैरे दाळ खिचडी वगैरे देऊ शकतो ना असं.
ह अ इंद्रायणी तांदूळ असं जरा तो मऊ शिजतो ना जास्त. हो.
हम्म.
हा तो जास्त मोश असतो तो तेथे
हा तेच आणि फ्रूट्स् अ म्हणजे असं फळ वगैरे. पण देऊ शकतो म्हणजे अँप सफरचंदाने केळी. जास्त करून चिकू वगैरे आता मग त्याला केळी वगैरे देतये.
असं चमचाने काढून हा पिवरी काढून देथे.
हां म्हणजे फ्रूट्स मध्ये म्हणजे तेच देते केळी आणि स चिक्कू वगैरे आणि सफरचंद पण थोडसं कसं त्यांनी आपण आता व्हिडिओ मध्ये वगैरे बघतो. कडून वगैरे कची प्युरी करायची मिक्सर मधन ग्राइंड वगैरे करून.
पण मी येत बघा ऑनलाईन किंवा असं.
हा तेच ना, आता अवेलेबल आहेत पण कसं बऱ्याच गोष्टी आधीच्या लोकांना म्हणजे अँट अ थोड अनुभवी लोक. लोकांना जरा अजून काही काही गोष्टी माहिती असतात ना की आपण हे देऊ शकतो हेल्दी पण असायला पाहिजे ते.
हा हा
त्यामूळ विचारत होतो की अजून काय देऊ शकतो का वगैरे आता तुम्हाला तर अनुभव आहे.
अनुभव म्हणजे काय असं की तुमच्यासारखंच नॉर्मल.
म्हणजे आपण कस इकडचं तिकडच ऐकून अजून कसं. काहीज काही जणांकडे आज. गोष्ट असतात परतीून वर पण त्यांना थोडं गुड. ठी वगैरे आता चालू करते आहे त्याला खारी बदाम. आणि अ बऱ्याच अजून ते पाच अ हे वगैरे काय काय आणलंय मी.
तेच ना सानेवर उगण वगैरे देतो.
ते तुम् आत्ता द्याला लागलाय.
नाही नाही मी चौथ्या महिन्यापासून येते का तिसऱ्या महिन्यापासून देत होते त्याला.
हा हां
हम्म
काही जण बोलतात आता बरेच जण बोलतात की ते सहा महिन्यापर्यंत द्यायचं नाही त्यांना ते. पचत नसतं किंवा त्यांचं अ आ म्हणजे काय म्हणतात त्याला. पचनसंस्था तेवढी नाजूक असते तेवढी स्ट्राग झालेली नसते‌.
हो हो.
असं बोलतात आता प्रत्येकाचं ऐकायचं म्हणजे काय, तेच तर प्रॉब्लेम हाय. काय काय ऐकायचं कोणा कोणाचं. काही जण बोलतात हे देऊ नका काहीजण बोलतात ते देऊ नका.
ते करायचीय आता तर काय.
बऱ्याच गोष्टी बदलायला लागल्यात ना आता.
हो.
आधीच्या वेळेला तेवढं कायव्हतं मला नाही वाटत की आधी एवढं कोणी काही बघत असेल करत असेल असं नव्हतं.
श्री क्षेत्र एक वर्षाच्या आत व्हायचे त्यां होत आमची सासबेटी ना. त्यांनी अशा हात चपाती पण चालत होते तिला फक्त फक्त चपाती असत.
चपाती ना म्हणजे आपण ते दुधामध्ये मिक्स करून वगैरे देऊ शकतो ना बारीक.
दुधामध्ये असं तूप लावून वगैरे पण सारत होते त्या.
हा पण दात वगैरे आल्यानंतर देऊ शकतो ना.
हो एक सात आठ महिन्याची झाल्यावर.
हा तेच ना म आता त्याला तरी चौ साडेचार महिन्याच झाल्यापासून त्याला दोनदा त आले होते आणि आता त्याला तिसरा दात आलाय.
हा.
आता चौथा दिसतोय फक्त थोडा थोडा. आता जरा फक्त बसायला लागला. वगैरे लागला ना, कि मग त्याला कसं बाकीचं देऊ शकते मग.
हम्.
चपाती वगैरे किंवा ाळ खिचडी वगैरे असं जास्त फक्त मऊ वगैरे करून.
हा.
असं देऊ शकत.
पालेभाज्या पण असं स्वयंपाक जरा बनवून फक्त लसूण फोडणी टाकत.
हा पालक वगैरे देऊ शकतो ना.
पातळ जरा करून त्या चपाती कालवायची आणि घालायचे. खातच ट्राय करू ख.
हा हा हा. तेच आ बऱ्याच गोष्टी आणि काही जण म्हणतात ना बटाटा पण आपण उकडून देऊ शकतो. आणि रताळ पण उकडून देऊ शकतो. त्यांना खायला एकदम स्मॅश करून असं देऊ शकत वगैरे. उन्हाळ्याच्या वगैरे सुट्ट्या कधी संपल्या तिच्या?
पुन्हाता सध्या अ.
चालू झालंय.
हा हा ज्या आता पंधरा दिवस झाला चालू झालीय.
हा अ्र.
बाकी सगळ्या गोष्टी का शाळेतूनच मिळतात का वया पुस्तकं आणि शाळेचा ड्रेस वगैरे
युनिफॉर्म वगैरे बाहेरून घ्याय लागतय अ बाकी ब तिथूनच घ्याऊ लागतो.
हा हा. म्हणजे बाकीचं आपण बाकी पुस्तकं वगैरे शाळेमध्ये देतात ना आता तसं. बऱ्याच गोष्टी देतात वाटत शाळेमध्ये
तसं म्हणजे तेच की ते जे आपण काय अ पैसे आणि ते.
तुमचं रे रेंज वगैरे काही प्रॉब्लेम आहे का तिथं. म्हणजे आवाज वगैरे ना थोड थोडा ब्रेक होतोय.
हा ते जरा इथं आहे. म्हणजे माझे कार्ड माझं जिओच आहे ते जरा प्रॉब्लेमच आहे.
हा हा हा पाऊस वगैरे कसा आहे का तिकडे.
नाही थांबलाय दोन तीन दिवसां
हा, इकडे पण पाऊस. थांबलंय- कडक आता ऊन पडलं परत पहिल्यासारखं. परत उन्हाळा चालू झाल्यासारखं झालंय. मध्येच एकदम पाऊस होता आणि आता असं परत उन्हाळ्यासारखंच वाटतं. गेल्या वर शिकृती अ मे महिन्यापासूनच पाऊसच पाऊस होता.
हो.
यावेेळेला आता काहीच नाही आहे.
कमी आहे म्हणतात त्यावेेळेस पाऊस जरा पण काय माहिती आता
आता तर थांबलाय दोन दि झालं बरं वाटतय.
हा. अ पाऊस वगैरे पडून गेलाय पण कसं ते पाऊस वगैरे पडल्यामु आणि लगेच मध्येच थांबल्यामुळे ना. परत जमीन वगैरे कशी तापलेली असते आणि त्याच्यावर पाणी शिंपडल्यावर एकदम परत अजून जास्त सूष्णता वाटते. पण तरी सुुद्धा मला वाट आठवड्यावरर पाऊस होता. पण तो आत्तीच होता तो आठवडाभराचा आणि एकदमच अचानक गायब झालाय आता
हो.
परत कधी येईल काय माहिती आता. ऊं प तरर भरपूर आहे या साईडला तर जरा कसं दमट हवामान असल्यामुळ उन्हाचा खूप त्रास होतो.
तिथे तर काय कंटिन्यू पाऊस असते ना.
हा कंटिन्यू पाऊस असतो पण आता एकाचा आठवडा पडला ना तेवढा आता बंदच आहे आता ऊन वगैरे परत कडक ऊन वगैरे पडतय ना आता याच आठवड्यापासून जरा त्यामुळ मा मनामुळे जरा उष्णता मग ते घाम वगैरे कंटिन्युअसली येतं
तुमच्या तथ असं पूर वगैरे आलता का?
पूर वगैरे नाही म्हणजे आमच्या या साईडला भागात तर येत नाहीये. आणि जास्त नाही नाही.
हा बरं आहे.
चालेल चालेल आपण बोलूया हहा मिनटं झालेत. हा ठीक आहे चालेल तुम्ही करा निवांत झालं की कॉल मला हा हा ठीक आहे हा हा बाय.
राख.